हॅलो चिटू जेवला ते उचललं म्हण उचलला हॅलो हा
क सते बसून ना बाबाजी ओ जेवला जेवला का हो का जेवला मटण प्रीतम काकाच्या घरला गेलता का नाय अर्चना आई आवाज देना काहिले
प्रीतम चा प्रीतम चाचू न मुंडी आणली म्हणे खाल्ली हम टकल्याची मुंडी
हा टोकल्यावरचा भात पाहिजे मग का
हो का अर्चना आई देतो म्हणे अर्चना आईच्या घरी जा द तुम अर्चनायच्या घर जा तरी म्हणायला लागतंय थांब टाकल्या भांग काढतो थांब टाकल्या भांग काढतो थांब टाकल्या भांग काढतो तुझा
ह ह ह ची ही
सैल्या मामाला नाय म्हणायचं तसं मामा हाय आपला
मामालाच म्हणायला लागते का तसं नाही म्हणायचं नाही म ना जग ज मग असतो ना तर जगपुणा बाजीगर वंदू काकू
अनुश म्हणत जा ना काकू कायले म्हणतस
व्हिडिओ कॉल करून दाखवू का
काय काम नाही पहा हे पहा हो दिसतंय दिसतंय बोल मारल सैल्या
जेवन केलं का
अबे अबे कार्य ॲप ना सैल्या पैशे नाय येत येतय मला आले ना दहा रुपये जमा झाले ना त्याच्यात तीन काय चार सोडवले तर दोन हजार रुपये होते ना अजून जमा चेतन काका पहिल्यांदी सगळे आलेले संधीचा फायदा करून देते मग आपण राहते
टेक्नॉलॉजीया त्याड्याव अय चूप
आता कोणतं काम होतं त्या अक्काचं तप तप तप आताच गेली ना तप त्या काका पहा कसं पाहते तसं म्हण ही ही ही म्हणते ते त्या काका यती तोम काका
बंदर की शकल बंदर की शकल